हा हे काय चाललय? जेवन झाल का?
नाही झाल.
हम्म बर.
हम्म
हा मला ते ह्याच माहिती पाहिजे होती ग. रेसिपी हम्म काय म्हणायच त्याला हम्म चकलीची.
हम्म चकलीच काय ते
ती दोन तीन धान्य एकत्र करायचे. ते दळून आणायचे. ते पीठ चाळून घेतल की, त्यात मग तिखट, मीठ
धने, हळद वगैरे घालायची का? जिरे हम्म हम्म हम्म हम्म
हम्म हम्म आणि मग मळायच चकलीचन. ते पीठ काढायच. मग चकली बनते तिखट मीठ घालून.
बर बर बर बर आणि त्या कापण्या कशा करायच्या ग.
कापण्या काय गुळाच्या करायच्या असल्या तर गुळाचं पाणी करायचं आणि त्यात कनिक मळायची
गुळाच्या पाण्यामध्ये का?
हा थोडस डाळीचं पीठ घालायचं नं ते कापण्या करायच कापायच्या आणी तलायच्या.
गौरीमध्ये गौरी साठी काय जेवण बनवत्यात ग?
काय बनवतात, भाजी, भाकरी, शेपूची भाजी.
हा हा हा आणि भाकरी ज्वारीचीच असते का? का दुसरी तांदळाची का मक्याची असतीया नवे गौरीसाठी काय असते स्पेशली गौरीसाठी खास काय असतय
ना शेपूची भाजी खास असते
हम्म हम् हम इकड मराठवाड्यामध्ये किंवा इकडच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अ गौरी म्हणजे लेक समजली जाते आणि तिकड मराठवाड्यामध्ये गौरी म्हणजे लक्ष्मी म्हणजे सून समजली जाते ह नी
हां
असय
हो
हा हा इकड जावयाचं स्वागत करत्यात ते शंकरोबा असतय
हम्म
हम, आणि हा तिकड मराठवाड्यामध्ये शंकरुबा असं काही प्रकार नव्हता व्हय नि
हम्म हम्, नाही
कडे मध्ये नव्हते ती हा हा. तिकड त्यांची मुलं बाळ दाखववी पिलवंड होती. व्हय नि
हम्म.
ह्म ह पण खाद्य पदार्थाचे सगळे बनवत होते ना. अ स करंजी. रव्याचा लाडू, बुंदीचा लाडू चकल्या, शंकरपाळे आणि बाकरवडी, पुडाची वडी.
हम.
हम्म. आणि, तुमच्या वडिलांच्या याच सांग की पूर्वीचं काय काय शेतामध्ये होत वगैरे
हम् का केळीची बाग असायची उसाची फड असायची
हम्म हम्म
हम्म चिंंचेचे, हो चिंचचे झाड असायचे. ते चिंचा पण विकायच्या
हम्, सगळं धान्य घरा मध्ये मग मोग, मटकी.
सगळं, सगळंच
मसूर, विकत काय आणाय लागत नसेल धान्य कोणतं
हो.
भात वगैरे घरात व्हायचा ज्वारी, मक्का
बाग असाय ची.
केळीची बागा आणि सगळं पाडाच फ
पाडाची केळी खायची. आंबे असायचे आंब्याची पाड पाडाची आंबे खायचे.
सगळं ताज ताज हाय नी वांग
हम्म हम्म, वागे. लगेच जाऊन घेऊन यायचो.
हम्म, आता असं काही शहरात नाही बघायलाच मिळत नाही कुठ. ताजं ताज सगळं शिळ शिळ झालंय.
आणून व्यापाऱ्यांनी दोन चार दिवस असते पुन्हा घरी जायाला. दोन चार दिवस अस ते स
गिरायक यापर्यंत येईपर्यंत आठवडा जात असतो.
होय, एक आठवडा गेला त्याच्यातून ते शिळ खायच.
हम्म नाही तर ते ताजे ताजे वांगे, भेंड्या किती छान लागतय, हम् कैऱ्या हम्म, केळीचा.
उसाचे, उसाचे फोड.
हम्म हम्म. अजून काय काय असतं, हम्म.
पाक, पाडाची आंबी. काय काय म्हणून, काय काय म्हणून सांगावं त्यांचं.
हम्म, गोडवा कमीच, सांगल तेवढं थोडंच.
वय बाई.
हम्म माहेरचा गोडवा जेवढं सांगाल तेवडा कमीच. केला कशाला बाई.
हम म काय आता आता काय हाय सांग की.
हम्म, आता माणसं कशी आपल्या आपल्या व्यापामध्ये ते.
घरच्या म्हशीचं दही, दूध, लोणी.
हम्म. मुबलक प्रमाणात सगळं असायचं हनी दूध म्हणा दही म्हणा. ताज ताज सगळं काढून दूध प्यायचं हानी. माशीचं काय, गायचं काय शेळ्यांचं काय घरच्या कोंबड्या घरची अंडी. काय विकत बाजार बघायलाच काम नाही हानी, सगळं घरातच.
हम्.
हम्म. पहिला जमान यायला पाहिजे आता, आता काय तसं राहिलेलंच नाही. आता सगळं शंभर शिवाय काय येत नाही आणि पाचशे रुपयची भाजी आणलेली पिशवीत दिसत पण नाही. हजार रुपयचा माल आणलेला, पिशवीत दिसत
किती करायचे आणि विकून काय केळी विकायचे काय.
शेवग्याच्या शेंगा घर
हा होय, सगळं विकायचं. गिऱ्हाईक घरी यायचं आम्ही विकायचं सगळं.
हम्म गहू, ज्वारी
सगळं गिरायक आम्हाला कुठे विकायला जायला गरजच नाही. सगळे घरी येऊन घेऊन जायचे.
भारी येत मग.
हम्म म्हणजे. आता कस गिरायक व डकायला लागते. तसं पूर्वी नव्हतं
पाडाचे आंबे काय पाडाच्या चिंचा काय
हम्म मनसोक्त खाल्लं सगळं
गेले ते दिवस आता
हम् राहिल्या त्या आठवणी,
हम्म
हम्म आता जमान बद्दललाय सगळं
सगळंच बदललेय
नवीन आले सगळं. जगा वेगळं आला आता बाराही महिने सगळ मिळते कुठला असं ह्याच राहिलेलं नाही ह्या ऋतूत हे फळ मिळत असं काही राहिलेलं नाही
हम्म
सगळ्या ऋतूत सगळे फळ मिळत्यात
पिकलेल्या चिंचा काय. चिंच अशा कुटायच्या त्याच्यावर ते. मीठ घालायचं मीठ कुटायचं आणि ते, ज्वारीच्या टिपरीवर असलेले बोट. असले ते गोळे करायचे चिंचचे
हम्म
हम् आणि त्या ह्याला. ज्वारीच्या ताटाच्या त्या याला अ काय म्हणतात ते कांदीला.
हम
ति गोळा चिटकवायचां आणि तोंडत थेवायचं
हम्म गुळ पण कर काय नाही चिक्कीचा चिक्कीचा गोळ
अ अ चिक्की बाजूला असायची आणि वरच खप्पत जास्त साई तिची तेलही भारी असते
हम् हम्
हा गुळावर सायआलेली ती जाळी पडलेली असते त्यात
हम्म हम्म ह् बर म्हणजे गुळाची चिक्की बनते का
ह गोळाची चिक्की काय गोळाची ढेप ठेवली तर ते चिक्की खाली होती पण ते हा गोळा त्या वरच खपर काढून ते खायचे
मग त्याला काय साय म्हणतात काय गुळाची साय हम्म
हम्
बर आता बघायला पण कुठं-
आता कुठे बघायला मिळतय ते ऊस काय काय काय चिंचा काय बोरं काय काय नव्हेच
हम्म
ह
पहिल्यासारखं काही राहिलच नाहीता सगळं बदललं माणस पण राहिले नाहीत पहिल्यासारखे हम्म पहिले माणसं किती आपुलकीनं प्रेमानं विचारपूस करायची
आता ती बोरन ती आता कुठं काय आहे का ग
हम्म आता ते असं त्याच्यामध्ये हे केलेलं आहे काय म्हणतेात त्याला हम्. तिज वेगळं बी केलेल हाय गं बाजारी हाॅब्रीड हाॅब्रीड
हम्म.
त्याच गावरान काय राहिलेलं नाही. हायब्रीड केलेय सगळं बी हायब्रीड माणसं हायब्रीड.
आसं. शर्यत लागायची कणाच्या शेतात किती नंबरच धान्य येतय ते
हम् हम.
वडल्यांच्या आमचा पहिला नंबर यायचा धान्याचा मक्क हो ज्वारीच्या कणसाचा बाजरीचे कणस असे. हम् नंबर लावायला नाहीच्या गावात.
होय आणि बैलाची शर्यती वगैरे पण असतात.
ह वयलाच्या शर्यती असायच्या.
हम्म.
ह. असे बैल तरी नवीन कोोंडा आणायची मु हम्म दानगच्या दानगचानाशी अ घवाची कणीक को हो ते पहिल्याला कणकीचे गोळे करून ते तोंडात घालायचे कणकीची गोळे
हम्म हम् हम्.
बयलाल
हम्म. बरं बरं बर सगळ आता आठवणच आठवजताच बसायचं.
हम्म.
आता काय बोलाची कढी आणि बोलाचा भात झालाय.
हम् प्युअर काही राहिलेलंच नाही. सगळं मिलावट आले मिलावटचा जमाना.
हाय अशी
हम्म.
केळीच्या बागा असायच्या.
हम्म.
अ मळ्याभोवतणी चिंचची झाडं असायची.
हम्म.
विहीर असायच्या मोठ्या असायच्या. पाणी असायचं केळी असायच्या. आता क येल सगळं पुन्हा ते बैल गेली मोठा गेल्या इंजन आली.
हा चालत ठीक आहे मग
हम्म. ठेवु.
हो.
हम.
तुम दिश कोतोय का?